हॅलो हा.
आता हो लास्ट कॉल करूया मस्तपैकी नंतर मग चहा. त्यानंतर ना मेसेज करू.
किती झाले तुझं? किती झालं?
काम माझं एकवीस झालं.
तुझं तेवीस झालं असेल ना?
हम्म. तुझा आवाजच येत नाही कवा कवा मर्दा जातोय. तुझा आवाज हा आवाज जातोय तुझा कवा कवा.
पुन्हा आता गेलतो, तुझं तेवीस झालं का?
हा.
टोटल तेवीस , झाले की
हा सात कॉल, हा मग तू आता जाणार आहेस का चहा प्यायला?
होय.
बर बाबा अन तिथं तर चहा काय नसतोयस आता रात्री चहा मिळणार. सात ला. कामावर जाताना पिऊन जातोय ते चहा टेन.
हम्म.
हा रुपेश चे कॉल किती झालेत.
काय माहिती रुपेशच, काय ते आता कॉल वर बोलायला की नाय. ते नोटिफिकेशन जात नाही का कार्याचं?
वरती ढकलला जातंय मग, इकडे तिकडे ढकलू नको वरती ढकल.
हा बघ नाय, आणि परत येते की. हॅलो.
यार येथे खरंच जाते पण.
आणि परत येतेय लगेच आय आत्ताच मॅच आहे होय अर्धा तासाना.
होय अर्ध्या तासाने मॅच हाय आता.
साडेचार ला काय?
हम्म ला साडेचार साडेचार ला हा साडेचारला आहे.
साडेचार लाच की. हा भारी हाय की, आणि बघायला भेटणार मॅच.
इंडिया, इंडिया दोन मॅच जिंकल्या बाबा. सल्लग्, चे तीन किती मॅच हरल्या सल्लग? लास् लास् लास् लास् विन विन वन. होय, जिम बॉम्बे जिम बॉम्बे पण सलग आता चार मॅच हरल्या आता. आता पुढचं काय माहित, जिकत्या का नाही जिकत्या.
जिंबा हे जीकत्या रे आता ही पण जिकत्या. मला माहित असे म्हणजे मला डोक्यात आलं नव्हतं नाही तर पहिला चो नाही का ते मी लावणार होतो.
असं, अरे, अनुराग त्रिवेदी म्हणून हाय माहिती आहे काय.
हम्म.
अनुराग त्रीवेदी म्हणून हाय हचं म्हणजे, क्रिकेटच अनालिसिस देतोय तो पण. कोण जिकणारा हाय, हा ते म ते एप तवा लावत हुतं की. आयपीएल च्या दरम्यान. की, आठ सहा ओरला एवढं रन होणार, असं असं. हम्म. तवा लॉस झालतं मर्दा. मी माझ्या मनात लावलतो रे मनान, त्याचं ऐकना झालतो, मनान लावलतो. लॉस गेलतो. दोन तीनदा जिकलेलो की, तीनशेच सहाशे असं जिकलेलो.
दुप्पट येतय ना
हा त्यात दुप्पट येतय, आणि हे लावलास की, तू म्हणालीस नवं विन, विण होणार. त्यात, त्यात कमी भेटतय. तू मग, तू कोणाला सपोर्ट करतोस, काँग्रेस का बीजेपी.
बीजेपी, बीजेपी ला सपोर्ट करतोय म्हणून तर माझी प्रतिकची आणि माझी भांडणं व्हाल्यात ना.
कृषिकच
होय, ते नवं ते विषय बदल तु, ते बोलाय नको. पॉलेटिकलचं बोलायचं नाही म्हणले. कृषीक, आता मेला लागते मॅच. मॅच झाल्या मॅच बुलुया
हा, मॅच काय मॅच, तुझं कुठं कुठला प्लेयर आहे, फेवरेट.
आपला रोहित शर्मा आहे.
रोहित शर्मा रोहित शर्मा. परवा ठोकला नवं एकशे अडतीस.
हम्म.
आ ओडियामध्ये दिसते की आता, झिम्बाब्वे मध्ये जिम्बाब्वे म्हणाल हा झिम्बाब्वे नाही. वेस्ट इंडिज संघ आहे बहुतेक, ओडीआय. वेस्ट इंडिज संघ, भारी मजा येते बघ त्या मॅचला. विराट कोहली रोको लोकं भेटणार दिसणार आहेत. अरे कोणकोण लय प्लेयर बदलणार आहेत, बघकी. भुवनेश्वर कुमार येणार आहे, त्यानंतर रजत पाटीदार येणार आहे. आर सी बी म्हदली रे, आरसीबी.
व्हय.
व्हय ऐनार ओ के आता काय ते अरे ते गौतम भेरूत.. गी होय.. गौतम गंभीर गेला की नाही मग भारी -भारी आता याय लागलेत येणारेत.
गौतम गंभीर वाट लावून गेलय मालकाच रोहित मला टेस्ट मदन काढला, विराट कोहलीचा टेस्ट मधन काढला
बघ की रिटायरमेंट केला, रिटायरमेंट करायसाठी इथं ये केलं कोर्स केला लई
ह्म्म्म
आता समज तूअ.. लॉटरी लावलाहेस. एक.. पाचशे हजार रुपयेच आणि तू जिकलास दहा लाख रुपये
हा एवढं
हॅलो! दहा लाख रुपय जिंकलास, समज.. समज.. समज.. रे.. लॉटरी लावल, लॉटरीमध्ये येत की तसं
हो.. येत की
मग तू प.. काय करणार पहिलाच काय करणार पैशाच?
पहिल्यावर पैशाच सांगू तुला एक दहा लाख आल्यासमोर माझ्या
हा
तर मी पाच लाख रुपये एक मस्त पैकी इन्व्स्ट करण ठेवणार मी हा पाचलाखा ची इन्व्हेस्टमेंट झाली, कशा मध्ये तर टाकणार रे म्युचन म्युचल फंड नाहीतर कुठे ताज
एफ. डी. मध्ये
एफ. डी. पेक्षा म्युचल फंड चांगल म्युचल फंड मध्ये जर टाकणार मी एक पाच लाख हा पाच लाख टाकणार त्याच्यामध्ये त्याला बघणारच मी पा.. पाच वर्षी बघायच मी पाच -दहा वर्षी बघायचच मी काययचो. हा.. म्हणजे आपल आपलं बाकीचं जे आहे ना मग हे घे ते घे
पाच लाखामध्ये जागा घेणार कुठं तू? ह्..
लोकल, अरे.. आपण घालायच कि त्याच्यात भावा
हा.. असं व्हय आणी ल लोन घ्यायचं काय? अरे.. मग ते आपण तुम्हाला म्युचल फंड काय एफ. डी. करायचं मग ते तितन पैसे येणारच की
मग ते पाच वर्षानंतर येणार ना
पाच वर्षान व्हय, नाय.. नाय.. कुठलं -कुठलं असतंय ना आता एक करोड, दोन करोड ठेवलास त्याज ऐ.. पैसे येत थोडं- थोड येत असतय. असं
व्याज न व्हय?
व्याजन.. हा.. हा.. व्याज व्याज हा.. हा.. तसं म्हणालोय व्याज, व्याज येत असतय. इथं कुठं तर अ.. पाच लाख ठेवायचं आणि आणि दहा लाख लोन घ्यायचं आणि ते लोन भरायचं त्यानं व.. व्याजानं असं म्हणलो
स्वतःकडन, स्व.. स्वतः कडन पैसे त.. द्यायचं आणि थोडं व्याजानं ठेवायचं.
तु काय म्हणालीस आता आपल्याकडं पाच लाख आलं. तर ते पाच लाख ठेवायचं बँकेत, आणि दुसरीकडन दहा लाखाच लोन घ्यायचं.
हा.
हा मग तेजे ज्या पाच लाखाचं व्याज येतंय. त्या पाच लाखाच व्याज हेन हेच हफ्त फेडायचं.
हा हेज हप्ता फेडायचा आणि, स्वतः कडनं आणि ते इथनं म्हणजे. स्वतःकडनं जास्तं झालायं लागणार नाही रे.
हा मग तेच की बरोबर आहे, बरोबर एक पैसा जाणार नाही ना आपला.
हा आपला जास्त पैसे जाणार नाही, आपलं ते बँकेतलं असणारच तिथलं तिथं.
हा बँक हा, तेच की बँकेत. बँकेत ना ती आयडिया भारी आहे, बँकेत आहे तसंच राहणार पाच लाख. खरं तर त्याला पैसे अमाऊंट
हम्म पाहिजे.
हॅलो.
हॅलो तू महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गेलायस. आं.
व्याज किती असतंय.
काय माहित आठ टक्के न, भेटते आठ काय आठ.
ये नाही रे हे नाहीले लै सांगालास तु महिन्याला.
लय सांगतोस सहा टक्के असतंय काय.
एक मिनट थांब की.
काय मला पण एवढं माहित नाही रे म्हणून. बुलेट बुलेट बुलेट बुलेट.
वेआर मंथली इंटरेस पाच असते रे. एनमला असते एनमला. वर्ष वर्षाला साडेसात टक्के असते.
अरे असं असते, नवं बघ की. आता समज हम् पाच लाख ठेवलो मग पहिले. पहिल्या महिन्यात पाच टक्के म्हणजे. त्यांच पाच टक्के मग, दुसऱ्या महिन्यात किती होणार. ते पाच टक्के ऍड झालं यातच, आणि परत पुढच्या महिन्याच पाच टक्के असं.
तुला सांगतो. एक लाख जर तू डिपॉझिट केलास कणी.
हं.
तर तुला मंथली किती येणार माहिती आहे काय.
हम्म.
पाचशे ऐंशी पर मंथ रुपये तुला मिळणार.
हा.
पाचशे ऐंशी मध्ये हजार, म्हणजे पाच वर्षाला सहा. सहा हजार रुपये मिळणार वर्षाला.
हा मग तू कमीत कमी एक दहा लाख रुपये ठेवलास कणी, तुला मंथली नी एक. साडे पाच हजार, पाच हजार रुपये येतात मंथली.
हां हा बरोबर आहे.
ओ हॅलो!
ब बरोबर आहे की साडेपाच हजार येते‌.
ह मग एक दहा लाख दहा टवल द दहा लाख टवलस कून म भारीय बघ दहा लाख. ठेवलास आणि तेच व्याज पाच हजार आलू कीन मग तुला इ एम आय वर काय पण घ्यायलाय येतं.
हम्म ते पण आहे की
कुठली पण वस्तू घेतलास कीनाय इ एम आय वर तर ती फुकटच ईत्या ना.
होय दहा लाखच्या दहा लाख असेच.
हा दहा हजारचा फोन घेतला, दोन दोन हप्त्यात सप्तेविषयी दहा हजारचा फोन येतोय. दहा चा घे, वीस चा घे, पंचवीस चा घे,
ते पण आहे सोड. झालं काय कट करू काय.
बर बर चालते.
मग आता कवा येणार तू.
मी थोड्या वेळाने, एक साडेचार पाच पर्यंत.
चालते कर कॉल. कट कर कट कर.
पाचला कॉल करतो तुला, हा मी चाललोय घरी. घरी चाललोय आता.
हा ह ह हा
आ
आवाज येन तूजा. हा
मित्र मला म्हणाला रे. हॅलो यायला का आवाज. रुपेश तर फक्त तेरा कॉल झाल्यात
हां
माझा तो पण काय म्हणतो बघा पाहिजे पास- तो कॉल कर म्हणला तर कॉल करतो बरं का त्याला.
हा हा बघतो थांब.